हॅलो
हां बोला
तुम्हाला काय आवडतं जास्त वेअर करायला साडी की आपल्या ड्रेस आवडतात घालायला
अ मला असे कपडे आवडतात ज्याच्यामध्ये मला असं चांगलं फील व्हावं बाबा एक म व्यवस्थित असे कपड्यावर म्हणजे जास्त करून रोज मी हा हो ड्रेसच घालते मी जास्त करून मी जीन्स वगैरेच घालते अ आणि हा जीन्स आणि टी शर्ट शर्ट वगैरे टॉप असं घालते आणि अ आणि हे पण घालते चुडीदार वगैरे पण घालते पण जर कुठल्या असा ड्रेसमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं फील होते तर माझ्या साठी जीन्स आणि टी शर्टच आहे,. अ म्हणजे कारण
पण थोडं जा म्हणजे उंची कमी आहे आणि जरा तब्येत झालीय म्हणजे पोटा घेर वाढला त्याच्यामुळे मग मी नाही घाल म्हणजे अस बाहेर फिरायला वगैरे जाता आणि घालते कधीतरी जीन्स पण जास्त नाही घालत
अच्छा मग तुम्ही काय घालता जास्त करून
माझं असं एक वर नसतय कधी मनात आलं की साडी घालते कधी ड्रेस कधी गा म्ह असं घरी असेल तर गाऊनच असतो जास्त पण मला साडी पण आवडते ड्रेस पण आवडत त्याच्यामुळ मी जरी घरी असले तरी साडी घालते आणि म्हणजे कसं ले हा ज्यांना सवय नाही त्यांना असं म्हणतात की काम होत नाहीत पण मला होतात
अच्छा
मला होतात काम ओरखतात कपडे वगैरे सगळं ओरख होतं मला
अरे वापरे
ह हा हा हा
भेटत नाहीत ना
हा वापरल्याशिवाय नाही भैटत नाही बरोबर मग तुम्ही खरेदी करत राहता साड्यासारखं
हो हो हो मार्टे मध्ये नवीन किती कशा म्हणजे अशा मला ते रोज जाड असते.